हॅलो हो येऊन राहिला
हो काय काही नही बा, झालं चा पाणी?
झाला चा पाणी हो आता मिळाल्या दोनइन दाखोल मने म्हणे हाय ताय म्हणे बिचारी त्यावर म मी आतलं करून पाय बरं केली मन
हा हा मी आहे मला
ते पाच कार्य वेगळे झाले अ लगे मा्याच्या फोन फ्रेंडच आलं नाही य बरी न
नाही काय उज्ज्वला आला नाही आलं बिचाऱ्या आमच्या उज्ज्वलाले आले नाही ना
काय का आता मला याच्यावरती दुसरेच पाच प्रश्न आले ते मग मी ना सोडवले ते सोडवले मी ना रविवारीत आणि तेव्हापासून मग काही नाही यायला
हे आम्हालाची कॉलच आहेत प तीच कॉल करू लागतात
हा हा एक एकला पाच पाच कसाठीगते
हा तर हे तीस पाल कर लागतात म्हणून ये सांगतलं मलं बरी बाई येतात त
हा नाही आहे ना मी माझ जेठणी आहे तिच्यात अश्विनंत येत ना ह अश बा त्याच्यात त्या आहेत अश्विंत आहेतेत तुम्ही अजून हे जयश्री शने करता येलत काय
हो हो ते हो ना
लालच चालते लगे त्याची राहिले अजून लगे ते ह्या ना इथे आपल्या रजनीताई उंबरकार
हो तिथे लालता का आता मग तिे दुसरा याला कोणाचा हा मग आता ह्या लोन कला आलता मग म
हा हा ते आहेत तेही आहेत दोघे आहेत
होा ना
हम्
हा हा
हा ते आता ज्याले मागच्या वेळेस ते फोन फ्रेंड आला त्या याारी आलं नाही ते ज्याला मागच्या ववे चालत त्याला आलं म्हणतात अस
मले तर आलते मग ते पैसे
पैसेच मला तर पैसे नाही आले मागच्या वेचे अऑन लगे ते आमचे काय फोनच झाले लेकराच्या ना
हा
लेकच्यान काही झालं ना ते फोन
नाही मग आम्ही फोन न्हते केले फक्त तेी माग प्रश्न सोडवते ते दोन हजार रुपये आलते ते तपास. के म मग
हा मग त्यापासून ते ते तर मला आलंच नव्हतं ना. ते मी ना केलंच नव्हतं ते नाही आता आलं माझच डायरेक्ट हे.
हा ना हा हा.
मला नव्हतं आलं.
हा इथ दादा मिनटं सांगितलंेतं बोलायचं.
दहा दहा सेकंद आहे त दहा दहा सेकंदड दादा मित क दादा शिखन दादा मिलताय काय हो काय?
दहा दहा मिनट बरा लागते.
मी वाटलं दादा सेकल असत मित ह बाय.
नाही नाही दाहा दहा मिनटो
दहा सेकंडचा आहे म जेठाणी म्हणते दहा सेकंडचा आहे फक्त
नाही नाही ना बा भी दहा सेकंद नाही ना मिनटं म्हणे बा ते उजव ना.
मला ये नाही बोस.
उज्ज्वला उज्वला म्हणे भा दहा मिनटो
दामीिडय का?
हो.
काही झिरो मिनिटच झालं मा उचललं नाही तर ते कट झालंय.
मला एकतच झालं कोणही बोलणच चालते का बायानं
हा
हो का तथ हुजबोलात म्ह मा ज्याचा फोन असतो त्यालाच बोलला.
हव काय? माय झालं बाई पुर हिच राहिला कायतरी तू नाही दे इनस्टॉलमें अनइनस्टॉलमेंट परत ग.
मग चुलेला आ्रिला मग तकवा
पण माझ्या याच्यावर येत नाही माझ कम्प्लीट झालं की नाही.
हा हा.
नाही याच्या मला दोन तीन जणी लावून पाहिले दुपारी ते चेनेकर नाही आलती त्या दिवशी ते ीपा काकड आलती. या रजनीताईनीं रात्री लावून पाहिले.
हा.
ते कंप्लीट झाला तर त्याच्यावर येत नाही म्हणते मसेज मेसेज येते आपल्याले की यायच कंप्लीट झालेलं यायला लावू नका म्हणून ज्याच होईल नाही. त्यालाच येत ते.
हा माय तर आता द अकराच झालय आता फक्त दहा अकरा झाले माले काल
तीस आहेत ते तीस
हो तीस आहेत तीस
सहा सहा लाव एक सहा वेळ
हा ना सहा वेळ ला लागते या कृष्णाले लाहत ते तिचा लागूनच निरायला मी आता कोमलचा
या या. बा या यायच हाय रजनीताईचा हे उंबरकार
हो तिथला आलता मी आता तिचा फोन आल. कोणा हो तिले ति ला लावा लागेल तिला आता
मग त्याच्यावर कस काय आला आता माझ. ते अनइनस्टॉल कर परत कर. त
हा.
झालं काय काम?
चाल्ले.
तुमच्या
हो पार्टी ठेवली तेयेई ना.
हाव का मी म्हणून हे म्हणे काहीतरी कि ते आयचंच घर दिसते म्हणे.
हो ना.
करतो मग केली येईन, व्हिडिओ काढला.
हो ना ते गायत्री म्हणणे घरा आहे बई हे म्हणे अस ना आपल्या गौरी. स नाही.
आलतेत पुरी अधिक महिन्याले.
हो आलते ना. ते मला तर या तब्येत न सांगण्या याच्यात गेला मासारा अधिक महिना.
अरे काय झालत.
म ते नागिन घर क बीमा र असता.
हो काय? हे त्या दिवशी आली म्हणजे अ कावन तुम्हाला आलोन मला सांगत नाही तुम्ही का सांगता. अ लगे हे रत्नाजी म्हंटलं बाई आजी आलं तर सगळे. मोबाईलवर दिसते.
हा‌.
ते काय सांगाय म आलं तर मी घरी येऊन सांगू की हलव ते फोलव तेया मोबाईल व तू मोबाईल वर येते म माहिती कस काय माई बहीण तेच काय करते म्हटलं तर मग तू तुमचा प्रश्न आहे.
हा हा.
बसली मग त्या दिवशी बोलत म्हटलं सगळ्या जच्यावर आले सगळे काय काय मग त्याच्या घरी सांगायलाच गेले काय. पण आ.
ते चालू होता फोन तिले कोणाचा, ति फोन चालू होता. ता कोणाचा, हा.
हा.
हा.
ऋषी मोबाईल बंद, आ.
चहा पानी झाला?
झाल चाहा पानी.
हा हा.
नाही लेकर मोबाईल पाहत मोबाईल देतच नाही बिचारे.
हो तसेच पडतात मोबाईल घेतला की.
मोबाईल नाही देत.
हा हा.
कोण?
हे चित्री नादि ची कोमल
तिला म्हटलं ला त्याला ही फायदा हाय ना फायदा ती कुड येती ग हे छीत्रे हे रामा रामाची पोरगी.
हा हा हा ते
तिले मी यातला आताला तिला मग म्हणे आता लागतच नाय
लागते पण ते ऍप ओपन असलं तरच लागते की नाय. ते तिचा भाऊ तिचा भाऊ मोबाईलच नाय देत.
मोबाईल नसंन देत मंग तो. हा सैपाकाची तयारी असेन आता.
हम् टाईम हाय अजून
हा काय हा-
हो
हचेे कि झाले मग आता इथे लागलं झालेच नाही
नाही ना तिचे झालं नाही ते पूर तिच्या येनच नाही राहिला ते आ
होा ना ते उज्ज्वलाच नाही येऊन राहिलं काही मग ति आले तर उचल्याला लात जाईन ति आले की आले की उसल्या लाजय तिचाही फायदा आहे ना तिचा
काय म्हटलं अरे ते तर उचलते का पुरी
हा
पण मग काल आलेच नाही तिच्यावर म्हणजे ठुरल्या आ ते रणनी तईनी लावून पाहिलीते की तर आलेच नाही तिच्यावर
नाही का रे कोण
मोबाईल
हा कोणचा हाय तो हा
फोर जी चा
हा मंग तो चालते जिओ चा नाई लागत वाटते बाई. जिओ चा लागतच नाई.
जिओच सिम वर
हारे रेण नाही वाटते का
हे का आहे
हा
का घेऊन ग घेतला मी न
जवतमा
हा हा हा ह लावकरता काही नाही दोन खा
ह